हॅलो!
हॅलो!
हॅलो.
काय जेवण झालं काय?
हो जेवल बघा आत्ताच. तुम्ही जेवला?
होय जेवलो की.
काय केलत आज जेवायला?
काय आज आम्ही जेवायला सादच केलत बघा भाकरी केलं पिटले केलं. हम्म घट्ट पिठलं केल ता.
हा.
हा.
आणि काय? मी पण केलते की गवारी केलती, चपात्या केलत्या. आज बाजार होता ओ इथला. मग बाजारातन गवारी आणली होती, ती गवारीची भाजी चपाती केलती. भात आमटी डाळीची केलती. भजी आणलेले आज, बाजार होता, त्यामुळ बाजारातन.
हम्म.
जेवलो आम्ही पण आत्ता.
हम्म.
काय नाही मग आज काय? काय करत होता? कामावर गेलता का नाही आज?
कामावर आज होतं बघा काम. रोज काय नसतय हम्म. म आज आज होत. आज गेलतो मग येऊन केल स्वयंपाक.
होय?
हा. जरा ठेचा केला लाल मिरचीचा. हम्म.
लाल मिरचीचा ठेचा वे कसा केला? लस काय काय घालून केलं? मी कधी के हिरव्या मिरच्याचा करतोयराड आम्ही.
हा हा.
करताय काय? लाल मिरचीचा ठेचा, आपलं लाल मिरची च्या भाजायच्या लाल मिरच्या भाजायच्या आणि त्याच्यामध्ये मग लसूण आणि जिरं‌ कोथिंबीर परत अ कडी पत्ता थोडासा, हे सगळं घालायचं. आणि बारीक करताना मग, त्याच्यामध्ये जरा तेल घालायचं. आणि बारीक करायचं ते.
हा मग मिक्सरला बारीक करताय? का‌ असं चेचताय मग?
चेचुन छान लागतंय, खरं कुठं तेवढं वेळ नस ते म्हणून मिक्सरला बारीक करतोय बघा.
हा हा, मग तेल टाकून छान लागत असेल?
होय छान लागतंय.
आम्ही तसा हिरवा तुम्ही तुम्ही करताय की नाही, तसा आता हिरव्या मिरच्याचा करतोय आम्ही.
हा ह, तस तर तव्यामध्ये चे चुनच अ ठेचा चांगला चवीला लागतोय, पण हा, पण वेळ कुठे असतोय, हा तेच की म्हंटलं मिक्सरला डायरेक्ट बारीक
होय, मिक्सर ला बारीक करायचा आणि तेल टाकून खायच चांगलं लागते की, धपाट्या धपाट्या बरोबर पण छान लाग
होय धपाटं बरोब, र परवा केलतो बघा धपाटं मी. थापीव धपाटी
थापणे, असं म्हणजे, असं थापलेलं काय? हा, हा, ती लाटुन पण करत्यात आहे की नाही?
हा लाटूण पण करत्यात, खरं ते थापल्यावर असं हा, चांगलं लागतं त्याच्यावर बोट ते न उट
उठतेेत होय, आणि असं वापरलेलं असतंय ना ते तव्यातून, त्यामुळे ते छान लागत
हा, तेच की.
ह, हा, ह आणि काय? घरची सगळी जिवली ते सगळी?
होय, जेवण झालं सगळ्यांचं.
हा, आता जीवून काय भांडे वगैरे घासून,,
हम्म, भांडी तेन घासायची,, आवरायचं,, तुमची भांडी?
मी पण आता घासणार या कि भांडी,, आता जेवलोय. आता भांडे घासायची, पाऊस आहे तिकडं?
पाऊस आहे की, पाऊस नाही नाही म्हणत ते शि आणि आता पडाय लागलाय चांगलाच.
होय, बरं झालं पडायला लागलाय, शाळू पिकलं तर आपल्याला नाहीतर महागाई स पन्नास नाही पुढच्या मे पर्यंत सत्तर न व्हायचं.
होय, महागाई कसली वाढाय लागल्या आता खरं. मेथीची भाजी तर अ पन्नास रुपये.
होय, आता ह्या दिवसात स्वस्त होत्या, उलट खरं आता हे महाग झालय.
महाग झालंय.
ती पेरायच्या, मेथी पेरायच्या वेळेस पाऊस पडला नाही वो.
हा, तेच कि.
त्याच्यामुळे आता मेथी महागल्या, आता पावसाळ्यात मेथी कशी आता ह्या हाय या पाण्याने याय लागल्या, त्यानी माघवून ठेवल्या. आणि थोड्या दिवसानं, आणि थोड्या दिवसान दहा ला दोन होत्या त्या.
हम्म, दहा ला दोन होत्या त्याता. हम्म,, आता खर या्या दिवसाात सगळ्यातऽ पालेभज्या महाग,, आता श्रावण महिन्यात बघा,, एवढा महिन्याऽ
होय, तेच कि,, लय स्वस्त होत्या त्या,, दहा ला दोन भेटत त्याऽ
भेटते त्या,,
कसं ते कुजतयच हो, ते भाज्या कुजते त्यासऽ
हम्म,
ते कडधान्य खाल्लेली परवडत्यात.
होय, आता पाऊस काय बेंद्रापर्यंत जरा जातऽ असतंय ना पाऊस.
होय,, पाऊस पडत नाही, पडत नाही म्हण तू दुष्काळऽ दुष्काळ हाय, दुष्काळ हाय, सगळीकडे बातमी पसरवलीऽ
माणसं मा पडाय लागलाय,, माणसं सगळी घाबरून घट्ट, पाऊस नाही आलाऽ तर पेरायचं कस,, माणसानी राणं तयार करून ठेवली हुती. बरं झालं पडलं.
पडलं बरं झालं,, पूर काय काय ठिकाणी पूरऽ
आलात,, होय, होय, होय पुर आलेयऽ बघा कि,, टी व्वर पण दाखवले बातम्याला,, भरपूर पूर आले त धरणं फुटली तीिकेऽ
मग,. म्हणजे आपल्या इथं पाऊस नाही म्हणून, आपल्याला वाटते पाऊस नाहीच,, पण तिकड वरऽ
होय,, भरपूर पाऊस आहे, कुठेतरी पडू दे खर व्यवस्थितऽ सगळ पिकू दे दुष्काळ पडायचा माझी एक मै. म्हणतो ती कामातली दुष्काळ पडणार आहे पाऊस पडणार नाही..
बाय आता निसर्ग शिकून आ. काही चालत नाही आणि उद्यापासून बंद पण होईल पाऊस
हो नाही आता वातावरण तर झालंय त असल
वातावरण झालंय खरं पाऊस पडतय घ्या खर आता
हा आणि काय मग पोरांची शाळा वगैरे चाल झाली
झाली की
हम् हम् काय पोरसणी वह्या पुस्तक
अ होय वह्या पोरं कॉलेजला आहेत आणल्यात त्यांचं त्यानी
आण आणलिते
हा वैया परत एका. एका मुलग्याला युनिफॉर्म हा तो घ्यायचा आहे अजून.
होय.
हम्म
ह हा हा हा.
काय
पण आणायचंय आता युनिफॉर्मच आणायची तयारी चालल्या पोरगीला. आणि पोराला पण.
काय पैशाची जोणी होईल तस होईल तस करायचं हम्म
आता थोडक्याच वही आणल्यात आमच्यात पण तेवढ्याच येतील तेव्या थोड्या आणायच्या चालू झाल्या अजून काय कॉलेजमधलं नवीन चाल त्यामु काय माहत नाही त्यांना
होय
थोडं थोडं आणायचं रुटीन बसून बसे पर्यंत हो अजून त्यांनी कुठे गेलेत कॉलेजला जरा तिथं गेल्या मग समजना एकदम सगळं आणून काय करताय
हन काय
आणि काय नाही आता भांडे घासायची जेवलो आता आज बाजार होता
हम्म मी पण बाजारच भरणार आहे बघा आता अ्छा हम्म
अ आही काय चाललंय
काय नाही बघा आता बेंदूर आला
होय बेंद्राला काय करताय की नाही कापण या कशा करतायेत तुमच्याकड कशी पद्धत आहे कापण्या करायची
आमच्या इकडं कापण्या करतोय क म्हणजे थोडं डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अ मिक्स घ्यायचं आणि गुळाचं पाणी करायचं ते
हा ती गुळा गुळा गुळ घालून छान लागतात
होय गुळ घालूनच चांगलं लागतात होय मग ते गुळाचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मळायचं ते मग ते म्हणताना त्याच्यामध्ये हा उमळताना त्याच्यामध्येध्ये जरा वेलदोडे बडीशोप बारीक करून घालायचे आणि मळायच
हा हा हा
हा आणि परत मग लाटायचं आपलं कोरण्यानं किंवा चकुन चुकून मग ते त्रिकोण त्रिकोण कट करायच आणि ताळायचं ते हा
आता हो तेच की गुळ घातलेलाच आवडतात मला पण पण छान लागत गुळ घातल्याल नाही बैल बिल सणचा बेंद्राच्या सणाला मज्जा
मज्जा
बैल बिल पुजायच
होय आणि ज्यांच्यात जनावर आहेत त्यांनी चांगलं बैल वगैरे सजवत्यात त्यांना गोंड वगैरे लावतत
हो खिचडा बैलांना केलेला खिचडा कधी खाल्लाय काय तुम्ही
होय खाल्लाय की होय छान लागतेय आमच्यात पण होते ते गयातेंन आता नाहीय काय ह पण करत होते तेव्हा आमच्यात होय
सगळं एकत्र सगळं गिजूग शिजवलेलं असत जुंधळ पण असत्यात
ते होय जुंधल बाजरी गोळ घालत्या
तेवढ च भारी लागताये
होय की
आम्ही पण लहान असताना खिचडा केला ना मस्त सरांना खिचडा केला की त्यातलं वाटी भरून देऊन खायचं छान लागतय अहो ते ह आता कापण्या करायच्या बैला आणायची पुजायची नंतर कुठला सण आहे हो
परत हा
पंचीम
पंचिम
पंचीम
बेंदूर झाल्यावर पंचीम पंचमीला चांगलं बायकांचा सण तो ब हम हो आता कुटल ओ पहिल्यासारखं नाही काय दिवस आता पहिला होत बघा जात होतो झोपाळा खेळायला खेळायला जायचं झोका चढवायचं होय आता नाही ते पणंत नाही पद्धतच बंद झाली ती
झाल्या हो आमच्या तिथं तर आमच्या माहेरी तिथं तुम्हाला सांगतो झा आमच्या शाळे पुढ आमच घर आहे त्या शाळेच्या पुढे एवढी मोठी मोठी वडाची ती झाड आहे ती शंकेश्वर प्रत्येक झाडाला दोन दोन तीन तीन झोपाळ
हम्म
आता एक झोपाळा दिसत नाही